बोल.
येतोय काय आवाज?
हा येतोय बोल.
हा बोलकी, कस काय आहे तुमच्यात आज?
काय आमच्यात जेवण चालूय आज? नॉनवहेज नॉनवेज हाय येत्यासा या की,
फक्त नॉन व्हेज का मासा पण
अ मासा नाय नुसत नॉनव्हेज, आमच्यात जरा कार्यक्रम चालू आहे ना लग्नाचा
आगो आया य कधी ग ठरल?
झालं आता ठरलं उद्या लग्न हाय माझं फोटो पाठवतो मागन, अ तू कुठ बोलवलीस मला आग तुला बोलवायला लाग
असु देखी मला बोलव.
जा कि, तिकड तू बोलिवलस तू बोलिव हाडं झाल आता लग्न तर थोड्या दिवसात पोर येईल खेळायला तर पार्टी देईनास अजून मला
पार्टी देतो बाई एकदम
हम्म जा तिकडं.
राह खरंच अ तुझं हाय.
व्हय फोटो पाठवतो की, बांगड्या घातल्यावर
काय सांगतिया? अचानक ठरतंय व्हय असं.
मग अगं लई झाल तयारी चालू आहे, तु सांगाय नव्हतं
गप तू फसवण्यात एक नंबर आहेस.
हा हा.
हम. मला नंतर ती माझ्या कामाची लिस्ट पाठव काय
थांब थांब जरा चालू असते थांब हॅलो?
हा बोलकी
काय म्हणलीस?
लिस्ट पाठ म्हंटलग नंतर.
हा पाठवतो की नंबराची हम्म.
हम्म आणि काय?
जेवलीस का नाहीस?
जेवायला ये जेवायला
मी पण जेवायलेयच
मग प्री वेडिंग शूट केलं का नाही?
हम्म हम्म.
का ओ?
नाय ओ
करायचं असतय
हम हम.
फिराय कुठ गेलाला का नाही?
हम नाय तसलं काय नाय लग्ना नंतर सगळं
वय बाय नवऱ्याला घेऊनच जायचं व्हय नय
हम
आणि परवा कुठ गेलाता तू पणी?
हम?
तू आणि पणी तेन घसरगुंडी
ते राजारामपूरीत गेलतो.
हम हम पनी पण येते जॉबला?
हमहम..
मग?
फिरायला गेलतो ग.
हम हम हम तुला सुट्टी काय?
होय मी सुट्ट्या गायल्या, आता चार दिवस लग्नाला.
हम हम आपल्या बर लग्नाला महिनाभर सुट्ट्या घ्यायच्या असतात. चार दिवसात होतय होय?
हम तू महिना भर सुट्ट्या घेतलेलीस काय हम?
आणि काय मग?
आणि काय नाय बाबा निवांत चालय बघ.
काकी तेन बऱ्या आहेत काय?
सगळी बरी आहेत, काल गेलतो आम्ही फिरायला.
कुणीकड ओ मला सोडून फिरलासा
तू फिर कि मालवण ला आम्ही इथल्या इथं त तर फिरलोय तु मालवण डायरेक्ट फिरून आल्यास लाज पाहिजे जराशी.
आता तू पण जा प्री वेडिंग शूट कराय जा तिकडं
होय होय जातो. हा जातो
लोकेशन मस्त हाय ते समुद्रात फोटो मारून यायच जाऊन. ह
बाकी जिजू काय म्हणतात
आणि काय मग
जीजू काय म्हणतयात म्हणलं
जीजु जेवल्यात
हम
मी जिजूनंचाच फोन वापरतो आता माझा फोन माझ्या ऑफिसला असतो ना
हो. पाप
हम
अता एवढा पगार आहे घे की फोन
नाय नाय घ्यायचा नाही पैसे वाचवायचे बॅलन्स पण मारत नाही बा
ऑफिसवाली मारतात तुला कशाला लागतय माराय
ते पैसे वाचवायचे असतात
वाचवा ह. वय वय वय
पैसे वाचवून आपण एक दिवस फिरायला जाऊया
आह पैसे वाचवाय नाही नाही पैसे वाचवायचे असत्यात कारण आता दोन पोर होणार आहेत
वय वय त्यांना ण वाजे की त्यांच पण फ्युचर बघूया
बाकी काय काणीत चाले निवत मग पार्टी कधी आहे मला
तुम्ही खडं कधी येणार आहे तेव्हा
जा कोल्हापुरात येतच भेटत नाही तिकड कशाला येऊ मी
इकडेड यायला लागते त्याच्या देत नाही ग कायट आता महिनाभर कोल्हापुरातच होतं बर
लाल आहे बा ब सांगतोय महिनाभर कोल्हापुरात होतो म्हणून कोण बरं केलं नाही चालूय भेट ये म्हणून
नाही नाही जरा दुसरं काम होतं ग घरात नव्हतो
ह मालवन फय
नाही बाई महिन्याभर नाही चार दिवसच गेलो
महिनाभास्टोलात दिसत होत त्या खरं मला
त्याचा एक एक फोटो लावायचा असत
रोज एक काय
होयग व्हिडिओला फोटो आहे दुसरा काय कामा आहे सांग तिथं जाऊन फोटो आणि व्हिडिओचा
तसं पण इथं पण घरात पण काय काम नाही तर दुसरं
अव वा असं बोट म्हणते त
व्हडिओ आणि फोटो काढ शवाय हम्
भरपूर काम असते तेई
काय काम हे
काहीत आपलं छोट मोठ ओलाढाली काहीत
सासुबाई करत असतील घरातलं
हा मी पण करतो आहे बाई
हम्म मला तर वाटत नाही
वाट
हाव आपला नवरा गरीब गावला येतो काय म्हणत नाही त्यामुळे चाललं नुसतं
कोण म्हणलं नवरा गरीब आहे
मी म्हणते ना नवरा गरीब आहे तुझा तो बिचारा काय त तो बिचारा काय बोलत नाही
हम्म
तू हाल म्हणलसी विचार हालतोय त्यामुळे तुझ आपलं चाललं निवांत
न ह ग ज्वरा नंगरा ज्रा गरी बाई सोड
ह मग हाय का नाही सांग जरा का होईना हा का नाही
म म
तुला माहित आहेच तुला जास्त माहिती आहे
हम् आम्हाला ज दोघांना माहित नव्हं आम्ही त्या दिवशी लग्न आपण पायलच्या लग्नाला जाणार होतो त्या दिवशी
माहित आहे बणा ना मलाच जास्त माहित असून मला
नाही बाई अजून पण आहे तुम् शे जरा जरा
ब माझ्यात काय काय टॉर्च चालू झालंय लोकेशन चालू झालंय सगळं ल झालं त असच बोलण्या नाात
मे का तन म मोबाईल दवर न का तांजी आहेवाल ह ह स स् स्पीकर त्यांनायनो असत ब्लकटोक.
होय आणि ब्लूतूथ करनेंक्ट असल, तर आवाज येत नाही ह्याला.
नाहीयत.
नाही परावा माझा ब्लूटूथच चालू होता, तू फोन केलाला असवे. तोला आवाज आहे ना हा. म्हणून मग ब्लूटूथ डिस्टनचीिर मग तुझा आवाजाला.
हम्म हम्म हम्. आणि पनी तेन मग करता काय.
पण नाही नाही. तिला सांगितली ते आता करणार म्हणते, अजून तिचा फॉर्म भरायचा पणचा
हम्म हम्.
हम्म.
वर्षीन चांगलं काम केलंत.
वर्ष बाळा आलंय दिवसापासून करते, आपणच आता चालू केले.
हो आहे मेहनती जच आहे ना.
अ ते काय मी विचारलो नाहीतीि जचय काय.
हम्म हम्म हम्म.
हम.
म्हणजे जो काय म्हणतात
हम्म काय नाही म्हनात जीजू.
जे जो काय म्हणतात.
काय नाही म्हणत.
या तुमचं लग्न करा, आपण मग फिराय जाऊया.
हम् करया करया कर. माझं लग्न झालं क नाही मी त सांगतो, तूी महिना्यावर सुट्टी काढ म पण महिना्याभर सुट्टी काढतो. तुझ्या तुझ्या नवऱ्याला बी सांग महिनाभर दुख तेच. ते तुझ्या नवऱ्याला पण सांग, महिना्याभर दुकान बंद ठेव.
आणि कुठं जायचं येऊन महिना्याभर बन
आ मग आता तूच महिना्याभर फिराय जाऊया मग तोच विचार कर कुठं जातीचा महिना राल्यावर
तिकड जाऊन राहायला लागेल तिथं गेल तिथं. नाही आपलं मंड पा आहेच म्हण. दे माहि दे दे माहि. तेच कि आपलं भावानी म्हंडप आहेयचं मग.
तेच की भवन मंणपात जाऊन बसायचं नव आपण दोघे खाली ह हातरून बसायला नव अस सगाय ढोळकी वाजवून बोवाण.
नाही नाही ते ऍक्टिंग पण करायला लावायची जरा
नवरा नाही वाटत समोर.
ऐकी समोरचजी आहे जेवाले दोघ पण.
ऐकायलाही नाही म गौरा तुझा बिचारा म्हण काय बोलतायं दोघी जण ला जा पाहिजे तुम्हा दोघीच नि.
वय नशीबवान आहे ग मी नवऱ्याच्या बाबतीत. नाय बया माझा नरा मला काय बोलत नाय.
काय म्हणत नाही.
हम्म हम्म ह.
मी तुला नंबर पाठवतो त्यांच
पाठव पाठव.
हम्म तू त्यां नासने कॉल करून विचार.
खर काय बोलायचं मबाई. असू दिस नंतर तुला माझ्या फोनवर फोन लावते मी.
आतात लावतु फोन
आग थमकीव होऊ दे होई का. ठेव काय.
हा हा.